हॅलो!
हॅलो.
हा हाय की तू.
हाय की.
जेवलीस?
नाही अजून का, तू?
नाही अजून, काय करायलास?
जायला म बसलो.
अ कामाला गेली तिस?
गेंदले भीगं.
आ.
हम्.
हम् म आणि चहा पिलीस?
लगीतो.
हा झाला माझा पण, हम्म. काय कराल्यास?
काय नाय मी पडलोय.
अ हा प्रेम.
बाहेर गेलाय का.
बाबा.
बाबा आहेत की झोपल्यात.
आई.
आहे आई पण.
हा हा उद्या काय बर्थडे हाय होय तुझा.
उद्या बडडे आहे की.
मोठ्यानं मोठ्यानं.
होय.
काय करनार हाईस.
काय नाही बाई काय करू.
अरे बड्डे मोठ्यानं आणि काय करू म्हणजे.
मोठा काय करतीस बाई.
का गं.
नाही बाई घरापुरतं केक आणायचं चिकन आणायचं.
हम्म मग त्याला मटण झालंच की. तुला माहितीय माझा बड्डे होता ते.
त होतय.
आ.
कधी हुता.
काय.
कधी होता.
माहित नाही तुला.
होय.
कसला मोठा केक आणल्यालीस तू गं.
बाई
ह अ
अ अनलं लकी ग
विसलीस विलीस ब चालीस घ तर केकला बघूनस सलसडत
आता उ दे्यान काप क मये
तुझा बड्डे मी काय कापून करू
ते व कमलाय
अच तेचा संबंध हाय मोठा
काय ग मम्मे
अरे त्यालाच मोठा संबंध आहे
होय हम्म् हम्म. आम्हाला सांगितलय की.
मग उद्या काय गजरा साडी ड्रेस चप्पल
काय नाव ये
ते साडी गजरा चप्पल सेंट पर्स लिपस्टिक सगळं बणे
नाहीईंग
आ हा
मका
का ना म पप्पा पप्पाच नाही काय फोन केले तस का नाही
पपा ना बण केल्तकी
काय म्हटले तुम् पप्पा काय होत्या स्पेशल
पा्पा म्हणणे असदा दुबे म रहाय
हो
ह
दुबई दुबईमध्ये येतोय काय करायल दुबई म तुला सोडून
म मग नाही राहते ति मी इथ राहतोय
त्यांना कसं काही गमते गम तुला सोडव ना अ
लास माहिती आहे तुम्हाला काय माहिती
बघ बा एका तुसर कुठला झंडट नाही काय
पाहिजे बाहिजरना
मग एवढा दिवस तुला सोड राहिल म्हणजे बट नजर ठेव
नाही नको म्हणत ऐकत नाही काय करायचं
काय नको म्हणजे तिकडे जायला नको माहिती काय नको माहितीस काय
हा
येत त्यांच्यासोबत
ह भयस घ ना आता आपठला उंे नाही
आह
आता कठ काेशलवरण य तेज म्ह
काज अंत ना ते का शडग मत नसल तर
हला आहेसक
हम् मग कधी जामलाय काय प्लॅन केलंच का नाही ब बुक केलंस का तिकीट प मनत फस पड निघला काय
अजून प्लॅनिंग करायचं बया अजून प्लॅनिंग करायचंय ग
अजून प्लॅनिंग करायच आहे व कधी करणार मग
घराय जाता वावट भेटते तेव्हा
आ हा कर कर आणि लवकर जा,
का काय,
कर म्हटलं प्लॅनिंग कधी होते, सांग मला म्हटलं प्लॅनिंग, हम्म हम्म मग उद्या काही येणार नाहीत,
नाही नाहीय म्हणलं बाई,
मी सांगु काय मी येतात अकरा वाजता येतात रात्रीच,
अह ह ह ह ह ह ह ह ह, होयय वय येतील की हं
बोललो होतो आधीच तुझा बर्डे म्हटलं यायला पाहिजे बायकोच बर्थडे म्हटलं याय नको, हा,
मी याला पाहिजे तिथे,
आम, साडी गजरा मंगळसूत्र कानातलं सोन्याचं पंजन ह पंजन नव, सोण्या्याच नावा असो काही त्रासत सोन्याच घेऊन पाहिजेत क अं
बाय
काही तर असं सोन्याचं घेऊन यायलाच पाहिजे एक तुला पंजन नळ्यातलं
वंडर पुण्यालाय का, आ हा ह.
एक पाच मिनिटानं कर पाच मिनिटं एक पाच मिनिट झालं पाच मिनिटानं एक पाच मिनिटानं,
अहह आणि काय म्हणतेस मग,
काय ना बघ तुझ्याकडे उद्या या म्हणालावलं तुझ्या भेटायला
लीह की नाव लिही,
कायच काय करणारस तश,
चिकन करूयात की,
चिकन काय खाता चिकन दररोज खाते, दुसरं काय तसा,
आता काय मग काय करुया बासुंदी पुरी, बासुंदी पुरी हम्,
हम् बसती पुुरे का खात शाकाहारी,
हा चिकन,
चिकनचं काय करणार बिर्याणी करतियेस,
हम्म करुया की
येते तुला,
म,
कधी केलतीस,
बँक मन परवा,
आं,
कोलाकडून खाल्ले ते,
तू ग कधी करणार,
हम्म मामा आल्यावर केल नाही,
आ,
बाळू मामा आलते तेव्हा,
नाही तू कधी करणार फ्रेंडचा मला फोन आलेला आहे,
बड,
आईला आईला फोन कराय सांग की, हम्म
तू लागलाय का,
आह,
मला लावयला आहे फोन पन नाही लावत नाही लावून, नाही
हम्म.
खुळाय मला पण लावाले आईला फोन कराला काय मी तुला
हम्म.
नाही पोरगं खुळचं हाय कुठलं
हम्म चिमणीला थंडी वाजाला सुटेर तिनं घेऊनं बसल्या.
दूध बनवा ना.
नेव बघायाला लागले वाकन ना.
हम्म हम्म हम्म होय.
हम्म थंड हाय काय तिकडं??
हा बोल की
पण अहा अरे, असं करू नका गप बसा,
ह अरे अरे त्यांनी पावाला गेले हैत भघ,
थंडी हाय काय तिकडं हा, मग चिमणी ना घाऊण बसल्या वय, पाऊस एक काय सुरू झालाय बघ की.
हा
हॅलो
बोल की
पाऊस एक काय सुरू झालयं बघकी म्हंटलं.
होय पावसाचं दिवस आलेत.
लय पाऊस पडा आतां आता सुरु झाला बघा पाऊसं.
काय करायचं तुला घड्याळ्याच चार्जिंग लावून ठेव म्हणून सांगितलेलय.
कुणाला प्रेम लागाय
तुला सांगितलेलं चार दिवस सांगिटलंय मी
प्रेम लावय हा मग प्रेम न लावाय लाव की विडिओ कॉन कुठं हाय बघ म्हण त्याला लावयला बघ
हा काय पण सांगतलो की लावायला
माला माझं कसं झालीय माहिती ते पोरा आले परवा ते बॅगा ते घेतल्या त्यामुळे कुठं पडले मलाच काय कळना झालंय.
आपला हे सांग जरा फोन करून कुठयं बघून लावायला.
हा हा ती काय बघते ग बाई तूल तूच बघ की मग तुला काय बघाय प्रॉब्लेमाय.
मी जरा कंटाळून आले ग
काय करून आलेस तू?
मी घरात नसते तुला माहित नाय व्हय कामाला जाईत नाही मी
काय करायचाय त्यात
गरमेंटचा
कसलं गारमेट?
कपडे शिवायचं चिठी चि ते चिचिंग टॅग चिचिंग काम करते मी. चिचिंग का काय चीझ का काय म्हणतात त्याला
का तुलाच माहित तूच करत्यास.
ते काम करतोय मी शर्ट शिवतोय. शर्ट शिवते मी.
शर्ट कशाला शिकवतेस शिवत्यास शर्ट कशाच शिवत्यास
कशाला शिवत्यास म्हणजे
अ शर्ट कशाला शिवत्यास
कुठं गारमेंट मध्ये कामाला जाते म्हणून शर्ट शिवतेत ग.
आ हा हम्म किती शीवलीस? किती शिवलेस.
कसे, होते चारशे पाचशे.
एका दिवसात मग किती पगार पडतोयं.
मला व्हय तीनशे, साडेतीनशे.
एवढं चार-पाचशे शिवतीस आणि तीनशे आणि चारशेचं.
व्हय
खरं, खरं बोलायच असते गं.
खोटं बोलायचं खोटं खोटं कोण बोलतंय ते.
हम्म, म आणि निवांत.
नाम, काय ग.
होय किती वर्ष लागते तुला उद्या?
मला व्हय, छत्तीस ते सदतीस संपतंय बाई.
एवढं बाला, म्हातार झालेस की मग तूं.
होय बाई, मी म्हातारी झाली. आमचीच म्हणणार म्हणते.
हो आता काही का, आधी तुला प आजी, पण आजी बनवू काय तुला.
सदतीस वर्षाचे दिसताय आणि खुळ्या पोरगी सारख वाटतय.
टाकू काय तुझा
हो ग, सदतीस वर्षाच वाटत नाही सां म्हणत्यातं.
वय काय, तेच म्हणालतो मांडुरेक टाकतो म्हणजे वाटतंय सगळ्यासनी.
काय हे नव्ह बाई मी एवढ वर्षं झाल शी मला, मला भी वाटणा झालय की.
बघ की, केवढे वर झाली म्हातारी झालीस तू आतां.
व्हयं की गं, शोभा मावशी चाळीस वर्षाची व्हायची कणी, अडतीस लागलं.
हा.
अडतीस.
अडतीस ला बघ की, केवढी म्हातारी, चाळीस दोन वर्षांन चाळीस ची होतीस तू.
हो मला कसं तर वाटालयं बाई.
कसं वाटालयं गं तुला, कसं वाटालयं. अं. कसं वाटालयं? आं.
मग एवढं वर्ष झालं मी मागा लागलोय बघ की त्या ईषयावर.
आ चालतंय जेव मग.
हा हा तू पण जेव बाळा.
हा हा मला उद्या बोलव मग.
हा हा, ये ये, फोन करतो उद्या सकाळी तुला आणि. चालतय बाय बाय, हां बाय, हां.